हो का येत आहे ना हा हा हा बोला काय म्हणताय?
काय नाही बघा मग मला मग तुम तुमच्याकडची फनसाची रेसिपी ऐकायला खूप आवडेल.
हो चालेल सांगते ना मग
काहीतरी मला पण नवीन शिकायला मिळेल आम्ही केली होती अहो एकदा म्हणजे आम बदली होती तिथे तर तिथे आमच्या मागच्या बाजूलाच फणसाच झाड होत. आमच्याकडे नाही एवढं ते आलो असेल कदाचित तसच उगलेलं असेल ते ते फणस या लोकांनी तोडले मोठे होते अगदी मग प्र- -त्येकाने कापून कापून ते आम्ही अ वाटून घेतले सर्वांनी मग आता त्याच काय करायचं पण फक्त भा- -जी बनते एवढं माहिती होतं. पण नाही आवडली आम्हाला म्हणजे कदाचित आमची बनवण्याची पद्धत चुकली असेल.
अच्छा तुम्ही तुम्ही कशी बनवलीत?
आम्ही ते बरंच कापावं लागतं ना त्याला आधी
हो
वरचे सगळे ते कापून बटाट्या सारखे काप करून आणि त्याला कु - -करमध्ये खूप वेळा शिट्टी घेतली जवळजवळ सात आठ शिट्ट्या घेऊन आणि मग आमच्या- -कडे आपलं आलं लसूण कांदा खोबरं कोथिंबीर असं सगळं एकत्र ते भाजून आणि त्याचा मसाला बनवला. फाइन पेस्ट हम्म हम्म आणि मग त्याची फोडणी देऊन आपले काही घरचे मसाले, गरम मसाले वगैरे ते सगळं टाकून त्याची ग्रे- -व्ही बनवली आणि मग हे फणस
ह नाही नाही तशी नाही करायची फण- -साची भाजी म्हणजे अ तशी केली तरी चालते पण ती आवडतेच असं नाही सगळ्यांना कारण अ ते जरा त्या उग्र असतो ना तो फणस
हो हो हो
हा त्याच्यामुळे अ ते असं वाटण वगैरे घालून म्हणजे नाही मला माहिती पण मी माझी रेसिपी सांगू का तुम्हाला?
हो हो चालेल ना
पण ते पाण्याची नाही म्हणजे सुखी भाजी आहे. माझी परतवून कशी तुम्ही आपण कारलं परत- -तो, भेंडी परततो
हा हा हा
तशी परतवून आहे म्हणजे ती लहान मुलं पण खातात किंवा आम्ही अशी डिशमध्ये घेऊन नुसती आपण कसा नाश्ता करतो तशी पण खातो आम्ही ती.
हो का?
अस तुम्ही धरा जरा अस की भेंडी कशी परततो आपण तशी आम्ही भाजी करतो ती मी तुम्हाला सांगते रेसिपी ह छोटा फणस असतो पण आमच्याकडे भाजीला मोठे फणस नसतात छोटासा फणस असतो तर अ तो आम्ही आणतो बाजारात ना त्याच्यानंतर तो धुूण स्वच्छ वरच जे हिरव ते बघ काटे काटे छोटे छोटे
हो हो हो
तर ते आधी हात लावायचं तेलाचा आपला हात म्हणजे तेल हाताला लावायचं आधी आणि विळीला पण थोडं तेल लावायचं म्हणजे मोरणी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहित नाही मला
हा वेळीच म्हणता वेळी
हा वेळी आणि मग ते काटे काट्याचं असतं हिरवं ना ते सगळं पूर्ण काढायचं म्हणजे सोलायच थोडक्यात
हो हो हो हो
सोडल्यानंतर तर पहिला उभ चिरायचा म्हणजे पहिला उभं आदी आपण लिंबू कसं आडवं चिरत तसं हे उभं पहिलं चिरायचं हा आणि मग त्याच्यानंतर काय करायचं माहिती ते त्याचे पण दोन भाग करायचे आणि जे मध्ये बघा पांढरं पांढर एक कणा असतो त्याचा
हा हा हा
ते पूर्ण काढून टाकायचं
ओके
हा हा ते काढून टाकायचं ते अजिबात खायच नाही आणि ते त्याच चव पण नाही चांगली लागत ते खाल्लं तरी
आम्ही त्याच्या सहीद बनवलेलं मग
तुमच्यात असं झालं असेल
हा
काढलं ना की मग काय मधलंच फक्त राहतं म्हणजे पाठीमागची साल पण जाते पुढचं ते कणा पण जातो म मधलं फक्त गर राहतो ना तो
ओके असं आहे का
भाग करायचे असे मोठे मोठे जरा आणि म्हणजे बटाट्याचे आपण दोन तीन करतो एवढे करायचे आणि मग ते पाणी आणि थोडस मीठ टाकून उकडायचे
पाणी आणि मीठ टाकायचं अशीच ओके
कोळाया फणस असतो तो तीन शिट्ट्या डब्यात दिल्या ना डब्यात ठेवून तरी पण चालतं असं काही नाही
हो का नाही आमचा फणस खूप मोठा होता जववळ आम्ही चार ते पाच पाच जणांनी मिळून तो बनवला तर तेवढ्यांमध्ये पण तो जास्त झालेला एवढा पट्टा होता
नाही नाही मग ते तुम्ही गरे खाता ते गरे तयार झाले त्याच्यात तर तसं त्याची ती भाजी नाहीच करायची त्या फणसाची फक्त गऱ्याची भाजी करतात मग त पण ती ती पण रेसिपी आमची वेगळी आहे आणि आता मी तुम्हाला सांगते ते छोट्या फणसाचं म्हणजे एकदम कोळा कोळा असतो तेव्हा
हा हा हा
आणि मग ते नंतर उकडलं ना की नंतर मग गार करायचं फॅन खाली आणि मग नंतर ना ते पाणी असतं ना ते कुकरचं जे पाणी आपण टाकले असं ते सगळं ओतून टाकायचं म्हणजे ते घ्यायचं नाही आप
हम्म हम् हम्म हम्
पणा जातो मग तो
अच्छा हा म्हणजे जसं कारले जे पाण्यात काढतो कोून देतो हो
हा तस आणि मग नंतर आपण काय करायचं ते हातानी आपल्या बोटानी असं म्हणजे आपण चुरडतो ना आपण एखादी भाजी बघा स्मॅश करतो तस बोलो आणि ते असं नुसतं चोडायचं खाली ताटलीत आणि त्याच्यानंतर मग कढईत तेल टाकून त्याच्यात मोहरी जिर मोहरी तुम्हाला लसूण टाकायची तर लसूण टाका मिरच्या टाका असं सगळं ते फोडणी आपण जी भाजीला करतो भेंडीच्या तशी करायची फक्त तेल थोडं जास्त टाकायचं आणि हिंग जास्त टाकायचं
ओके
ह म्हणजे उग्रपणा वगैरे सगळ जातो आधी पाण्यात तर आधी गेलेलाच असतो त्याच्यात पण जातो अरे नंतर ते आपण जे स्मॅश केलेलं असतं ना ते त्याच्यात टाकायचं आणि नुसतं परतायचं बस बाकी काय नाही आणि ओल खोबरं घालायचं कोथिंबीर घालायची
असंय का
हा आणि मग ते परतवून परतवून परतवून आपण पोहे कसे परतो सुख होत तसं आपण ते परतायचं
ओके खोबरं आपलं ओल खोब ालाय
ओल खोबरं घाला तुम्हालाख सुख आवडत असेल तर सुख किसून घाला
हम्म हम्म हम् कांदा नाही टाकायचा
कांदा टाकला तर थोडी मग ती मऊ होते पण तुम्ही कांदा नाही टाकलात तर मग ती अशी काय म्हणतात ना फ्राय होते अशी एकदम कुरकुरीत अशी मग ती कोणी पण खात मुलं पण खातात आणि मी तुम्हाला खरं सांग ते फणस हा एवढा, एवढा, एवढा काय पौष्टिकय ना,
हा
म्हणजे डायबिटीस वाल्याना तर ते आठला ज्या आपली बी असते त्याच्या तर पीठ करून, ते सुद्धा म्हणजे आपण खीर वगैरे आम्ही करतो किंवा असं करून आम्ही डायबिटीसच्या लोकांना देतो आणि त्या बिया असतात त्या भाजून पण आम्ही खातो. त्या बियात मीठ घालून आपण ह्याच्या शेंगा कशा उकडतो भुईमुगाच्या तशा उकडून पण मीठ घालून आम्ही खातो.
फणसाच्या बिया?
बिया- बिया हो- हो. हो बीया, अरे त्याच्यात तर सगळंचय.
हो का.
हो त्या तव्यावर भाजून खायच्या. साल काढायचं अं मात्र ते ज जे साल पांढर ते भाजल्यावर ते का काढायचं आपण शेंगदाणां सोलतो तसं सोललं जातं ते काढायचं आणि खायचं.
हो खूप सुंदर लागतय.
म्हणजे खूप महत्वय अं. फणसाच. आम्ही आमच्या भागात एवढा म्हणजे जव जवळ बघायला, पण नाही भेटत. जरा त्याच्यामुळे मग बनवण्यात, तर प्रश्न नाही आणि जिथे कुठे ये एखादं कुणीतरी असं खूप कमी लोक असतील की जे बनवत असतील.
हो पण तुमच्या भागात दुसरं अजून काहीतरी पौष्टिक मिळत असेल, ते तुम्ही खाता असाल म्हणजे एकूण काय निसर्गाने बरोबर समतोल राखलेलाय. की तुम्ही जे खाताय ते, हा तुम्ही जे खात ते आम्हाला इकडे नाही मिळत म्हणून आम्हाला हे निर्माण केल असेल. तुमच्याकडे जे मिळतं ते आ आमला नाही मिळत आणि आमच्याकडे जे मिळत ते तिकडे नाही मिळत म्हणून तुम्हाला दुसरं काय त तरी त्याच हेच निर्माण केल असेल. ते त्याच्यातन मिळत असेल तुम्हाला अस पण असेल ना. आणि आपण न तुम्हाला खरं सांगते आपण जे कधी खाल्लेल न ते आपण नाही खात असं.
हा, ते आहे एक.
हाय ना?
ते द म्हणजे, ज्या त्या भागात तीच गोष्ट चवीने खाल्ली जाते. ज्या
एक्झॅक्टली, बरोबर.
आता हे जे लोकं आहे त बघा आंध्रावाले ते किंवा मग केरळ वगैरे तिकडचे तर त्यांच इ इडली सांबर भात. म्हणजे सगळं ते तांदळाच तर म्हणा तुम्ही ते कधी भाकरी ठणार नाही पोळी खाणार नाही कधी तरी ते लो क खातात नाही त त्यांचं तेच जेवण असतं फक्त भाताचं सगळं. बघा मग कसं आणि आपल्याला बघा आपण सकाळ संध्याकाळ इड सकाळीडली खाल्ली संध्याकाळी भात खल् दुस्याव आपल्याला अस वाटत नको काहीच भात नको इडली नको मी मस्त पैकी माझी माझी भाकरी चपाती खाईल असं म्हण भाजी द्या काहीतरी
अगदी बरोबर आहे ते आपलं तेच खाणं आहे ना त्याच्यामुळे आपण तेच खातो म्हणजे त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ कर्नाटकात पण सकाळ संध्याकाळात ते वाटायचं सारखं ते ह्याच्यावर पाट्यात असतो त्यांचा पाट्यासारखं हे त्याच्यावर आणि ते आपलं सारखं इडली डोसे असंच करतात आणि खातात
आणि सुख सुख नाव सगळं
सुक सुकं सगळं हो ना तर आता आपण म्हणतो खरं आपलं जेवण म्हणजे आता आमटी भात किंवा भाजी पोळी शको शिंबीर चटणी लोणचं पापड हे आपलं पूर्ण अन्न आहे सकस अन्न आणि पूर्ण अन्न आहे सगळं अस ना त्याच्यात
हो
आता आमचं समजा आपण मसाला करतो त्याच्यात आपले सगळे प्रकार असतात ना हो,
हो हो
सगळे आपल्या पोटात जातात ना
म काय
पौष्टिकच आहे म्हणजे आपण आता आपण असं म्हणतो आम्ही ख ते पौष्टिकच आहे पण ते लोक म्हनार आम्ही खातो ते पण पौष्टिकच आहे.
हा हा आता बघा आपल्याकडे ज्यांना डाबेटीस वगैरे अस त्या लोकां भात जास्त खायचा नाही.
हो हो
आता त्यांना पण तर होतच असेल की त्या लोकांना शुगर असेलच ना. पण म त्यांच तर जेवणच- ते मग
हा मग ते डॉक्टर काय म्हणतात- आयुर्वेदिक की, त्यांन् त्यांच्या पोटाला त्याच अन्नाची सवय झाली. त्याच्यामुळे त्यांना तो नाही होणार डायबिटीस किंवा झालेला असला तरी त्यांच एवढा हे नाही होत पण ते त्यांचं म्हणणं असंय मी हा प्रश्न विचारला होता आयुर्वेदिक डाॅक्- क्टरांना. तर म्हणे, अगं जिथे जिथे जिथे जे-जे पिकतं ना त्याची आपल्या पोटाला सवय लागते.
हं.
असंय ते‌. ते म्हटलय म्हणतील आमच्या आमच्या सांबा् सांबारमध्ये सगळं असतं ते पण अस्- असं म्हणतात.
हा भाज्या सगळ्या टाकल्या जातात सांबार मधे बरोबर हाय. ठीक आहे ताई. ओके ओके हं बाय बाय.